हॅलो
हॅलो हा जवलासा का?
हा जेवलो की.
काय केलंतसा जेवण?
जेवण सकाळी चपाती
हम्म
दाहात त्याची आमटी तची भाजी केलेली. आणि
आणि
ते सांडगा असतय बघा सांडगा
हम्म
सांडग्याच ते भजी केेलेली डाळ घालून
फिरतीया हा, हा
होय तुम्ही
आमी भात आणि आम पण मगाशी उसळ केलतो आणि
हा
हो ग
हा, हा
ह हो का काय चालं मग निवांत
निवांत आता दुधाचं टायमिंग न झाले दूध तेन काढायचं
हा, हा शेताची काय काम चालू आहेत
हम्म शेतातले चालू आहेत की आत आता जर पावसाचा पाऊस काय पडना
पाऊस काय पडना आमच्याकडे पाऊस नाही तुमच्याकडे हाय
नाही पाऊस यंदा पाऊस नाही
ह नाही
हम्म अ पण कसं
आणि काय मग
च
चिकन होय आधी चिकन तेलात कांदा घालून ते आपलं तमालपत्र घालून फोडणी टाकत तर मीठ हळद घालून ते शिजवून घेतोय मग प लागल तेवढं पाणी आपल्याला जेव्हा रस्सा करायचाय तेवढा त्याच्या ह्याच्यात पाणी घालून तेवढं हे करून घेत उकळून शिजून
ह
परत पुन्हा मसाला तुम्ही मसाल्यामध्ये काय चिकन मध्ये कोणता मसाला घालताय.
आम्ही तिळ जिरं अ परत लवंग दालचिन त्यात ते फुलं ते न असत्यात की जरा जरा. परत कांदा भाजून कोण घालतय खोबरं आल्लं लसूण कोथमीिर अस. गता जर चिकनड करणार असला तर पनीर ला करणार तर नुसता कांदा टमॅटोची प्युरी करतय.
हा हा आम्ही पण मग थोडं बट्टा अ थोडं काय ते नारळाचं खोबरं तीळ, जिरं, कोथिंबीर, आले, लसूण, थोडा मसाला करून स पण घ मम जरा पाणी घालून अस मडयम मध्ये मसाला करून पुन्हा त चटणीत तेलात आणि कां वून भाजू मग पुन्हा त्या रश्यात होते पहिलेला मटण काढून ते ना कांदा जर मसाला घालून सुकला हे करतते मटण परततेोय.
त का
हम्म
आणि बिर्याणी द
बिर्याणी कधी केलेली नाही. आम्ही
हम् हम आम्ही किती सांगू त्याला क म दिल्ली राय सांज वापत. आणि अ आपल्या सोहाणा मसाला वापरते बिर्याणी का परत आ तमालपत्र लवण दालची चटणी मीठ दहया खमीर कांदा टॅमाे टूमा आल्या सोप इष्ट आणि पहि पा तिलात पाणी गरम कराय ठेवायच एकीकड. तेला उे लीणी त्यात लवंग आणि दालचिनी घालायचं. आणि तां ून निवडून स्वच्छ धुवायचे आणि ते त्यात घालायचे. तांदूळ हेला घालतना बिर्याणीला जेवढंच. तांदूळ आहेत क नाही तेवढं एका हच्यात मिजून घ्यायचं डब्यात. आणि ती एक डबा आणि अर्ध घाल त्याच्या म्हणजे ल नाही आणि जरा सळसळीत होतंय. आणि मग झाकण घालून ते शिजत ठेवायच बारीक गॅस करून आणि एकीकड पा तल्यात तेल घालायच. त्याल लवंग, दाल जिर, तमालपत्र घालायचं ते चांगलं भाजायचं मग त्यात तर कां ता घालायचा.
हा.
आणि
तुमचा नाही आवाजच कट झालाय मध्ये चालू आहे कॉल पण आवाज येना झालाय.
म माझ येईना तुम्हाला
ख खरखराय लागलय.